हॅलो नमस्कार कसे आहेत तुम्ही
मस्त आहेत आहोत तुम्ही कश आ
मी पण छान आहे अ कसा चाललाय तुमचा दिवस आ तुमच्या इथे कसं आहे क्लायमेट वगैरे कसं आहे
खूप छान गेला आजचा दिवस आणि आमच्या इकडे आज पाऊस पडला दोन तीन तास पाऊस होता व्यवस्थित
अच्छा अरे वा छान झालं मग पाऊस तर पडायलाच पाहिजे कारण की पावसावर
ण हा शेतकऱ्याचं जीवन पावसावर तर अवलंबून आहे ना
हो हो पाऊस पडत नव्हता तो र्यंत अस वाटत होतं की आता काय काय होतंय काय माहिती म्हणजे पहिलं असं वर्ष हो पहिला असं वर्ष बघितलं की जेव्हा म्हणजे जूनमध्येध्ये पाऊस न पडता थोडस पुढे जाऊन पाऊस पडला म्हणजे मुलांच्या शाळा वगैरे हो मुलांच्या शाळा वगैरे सुरू होत तेव्हा पाऊस म्हणजे सुरू होत असतो पण ह्या वेळेला थोडासा उशीर झाला
हा एक महिना लेट झाला तुमच्याकडे कस आहे पाऊस
आमच्या इथे पण छान चाललंय आता वातावरण एकदम सुंदर झालंय थोडस आणि पाणी पण पाहिजे म्हणजे काही ठिकाणी असं सांगलंत होते की पाणी बिलुल जर का पाऊस पडत राहिला, पाऊस जर काय आला नाही पाण्याचे फार दूश होणार होत पण आता पाऊस पडतोय तर त्याला चांगलं वाटतं
हो आनंद वाटतेय तुमच्याकडे आज पडला का नाही पाऊस म
पडला पड हो फिरायला वगैरे कस हे वातावरण छान वाटत सग छान हिरवगार झालेलं असत हो नाही तर काय आजकाल सग गाड्या वगैरे म्हणजे कुठे जात ते म्हणजे सगळीकडे गर्दीच झालेली असती दहा पाच दहा मिनिटांच्या अंतरावर जायचं असेल तरी सुद्धा आपल्याला अर्धा तास आधी हो अर्धा तास आधी निघा पावन तास आधी निघा असं झालंय कारण की म्हणजे गाड्या चालवताना लोक बघत पण नाहीत अे चालवतय आहेत हम् आणि आम्ही जर का आम्ही आता जिथे राहतो ना तिथे पण फारच जास्त ट्रॅफिक झालंय गर्दी लोक बघत नाही लोक कसे पण धक्काबुक्की करून पावसाचे दिवस आले म्हटल्यावरती काही विचारायलाच नको रस्त्यावर सगळे खड्डे
खड्ड्यामध्ये पाणी साचणार नंतर त्याच्यावरती मच्छर तेच मच्छर आपल्या अंगावरती नंतर रोग आरोग्याच सगळं हेरसांड होतीय नीटोसध राहत नाही आरोग्य
हा मुलांचे पण हाल होतात म्हणजे कसं आपण शाळेला वगैरे पाठवताना पण त्यांना कस सगळ हो हो हो ते सगळ आ सुरूच होणार े आता आम्ही आता आम्ही ए म्हणजे ए ट्रेनमध्ये अस आम्ही ट्रॅवल कर एक दिवशी तिथे पण झा तिथे म्हणजे आई आणि मुलगी चालले होते तर ते ट्रॅफिक आणि गर्दी एवढी होती तिथे कि ते खाली पडली ती आ तिचा पाय अङकला ट्रेन मध्ये आणि खाली पडली मु घा प बराच वेळ ती शॉप मध्ये होती की काय काय म्हणून का ति सगळे थांब मग सगळ्यांनी ट्रेन चेन ओढली आणि मग हळूहळू त्यांनी सगळ्या लोकांनी सगळे लोक जमा झाले तिथे की काय झालं म्हणून हो पण ती मुलगी तरी पण शॉप मध्येच होती ती किंचाळत होती की काय झाल माझ्या आईला म्हणुन ती खूपच घाबरली घाबरली तर ते काय झाल म त्या े गर्दीमुळे आणि लोकांना थोडसं डसिप्लिन नल्यामुळे सगळे सगळं डिस्टर्ब झालं सगळंडिस्टर्ब झालं लोकांना जे पुढे चालले त्यांना उशीर झाला चैन ओढावी लागली पोलीस आले तेथे काय झालं मॅटर हे म्हणजे एकंदरीत थोडेसे डिस्प्लेन सगळ्यांनी फॉलो के पाहिजे ट्रफचे रूल फॉलो केले पाहिजेत तर मग हो नाही मग त्रास होणार नाही
सगळ्यांनाच त्रास होतय वयस्कर माणसांना पण त्रास होतो लहान मुलांना पण त्रास होतो बीपी शुगर ज्यांना त्यांना पण खूप त्रास होतो
बरोबर बरोबर आपण खूपच जास्त आणि क्सिडेंटचे केसेस आपण आज ्किती ऐकतोय पहिले म्हणजे एवढं नसायचं हो काय तरी हो येतातच आमच्या इथे एका म्हणजे एक क्सिडेंट असाच झाला म्हणजे चौक एवढा मोठा झालेला आहे आणि तिथे एवढा गाड्या मोठ्या जे आपले असतात कंटेनरच्या गाड्या मोठ्या मोठ्या त्या पण जात एक ऍक्सिडेंट इतका भयंकर म्हणजे आणि घाई ही सगळ्यांच असत
हो हो सगळ्यांना प्रत्येकाला म्हणजे वर्किंग करायच होत बाहेर पड आमग
हा आमच्या इथे तर पेपर आउट होतात सारे म्हणजे ऍक्सिडेंट एवढे मोठा म्हणजे चैक आहे ना तिथे पेपर आउट होतात क्सिडेंट काही काही एका ठिकाणी आता काय झालं होत की अ अ फँमेली होती तर त्यांनी काय केल एक दोन तीन जणांना त्यांनी म्हणजे घेतलं गाडी वर म्हणजे दोन मुली त्याच्या होत्या आणि बायको होती असं सगळ्यांना गाडीवर घेऊन तो चालला होता तर ते ट्रकवाल्या त्यांना ट्रक ते उंच असतात त्यांनाा खाली ते चालवत असतात साईडने दिसत नाही त्यांनी एवढ्या जोरात मारली टक्कर टक्कर मारली ते बिचारे ते दोघ जण ती बाईक हो आणि ते मुलींना ज्यांना कडेवर घेतलं होत त्या दोन्ही मुली आणि ते पडले ते पडले ते डायरेक्ट त्यांच्या अंगावरन गाडी घातली त्यांनी चाकावरन आणि ते जाग्यावरच म्हणजे गेले आणि त्यांना बघून तो माणूस म्हणजे पूर्ण ट्रॉमामध्येच गेला तो आणि त्याला म्हणजे त्याला शेवटी त्यांनी माझ्या परिवाराशिवाय मी काय करू असतो म्हणून त्याने फाशी घेतली हं हं एवढा मोठा लॉस होय एवढा मोठा लॉस करण्यापेक्षा नाज्ञअसं वाटतं ना दोन मिनिट उशीर झाला
ते चा ट्रफिक म थोडस ट्रफिकलीज झाल्यानंत तर पण गेले तरी का
हो हो बरोबर बरोबर थोडस तरी आपण म्हणजे काळजी घेतली पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींची हो हो सावकाश जायचं उलट तर मी म्हणते आता आजकाल म्हणजे बाहेरच्या बाहेरच्या देशामध्ये पब्लिक ट्रान्सपोर्ट खूप छान असतं आपल्या इथेच लोक कसे पण चढतात कसे पण म्हणे लाईनीनी आजकाल आता ते किती व्हिडिओ आणि रील बघतो ना आपण
गावामध्ये तरी एवढं ट्राफिक नसतं सिटीलाच खूप ट्राफिक असतं सिटीलाच खूप ट्रॅफिक असते
नाही आउटसाईड मध्ये एवढं नाहीे तरी आपलं इथे आता आउटसाईड म थोडी शांतता आपल्याला बघायला मिळती पण इथे तर नाही आजीबज ते आता आम्ही म्हणजे आता फॉरनचे रीलस वगैरे बघतो ना आपण सगळे एका बाजूनी छान लाईनीमध्ये उभे राहून जातात. मुलं चांगल्या पद्धतीने युज पण करतात, आपल्या इथेव म्हणजे थोडंसं इथे ठ तुम्ही काय केलं असेल तर मग व्यवस्थित ठेवत नाही का जरी गव्हर्मेंटनी काय सुविधा तुम्हाला प्रॉडक्ट केल्या तुम्ही हे करा तुम्हाला पास मिळेल आता जसं मेट्रोचे बिल झालेल आहे मेट्रो पण बनतात सगळ्या शहरांमध्ये मेट्रो बनतात पण मेट्रोचा कसा लोकांनी पण तसा वापर तंबाखू गुटके खुतुकून नाही केलं पाहिजे त्यांनी म्हणजे
ते सरकार भिंतीवरती वगैरेलिहता ते थुंकून त्याच्यावर जाऊन थुकून येत लोक एवढे बेकार दुनिया निघाले माहिती का
हो आमच्या इथे पण ना असं एक देवीच्या देऊळ छान म्हणजे छोटस देऊळ आहे ते फार जुन देऊळ आहे तिथे तर तिथे काय करतात लोक म्हणजे पूर्वी काही नव्हतं पण तिथे अ म्हणजे आधी कचरा वगैरे कधी टाकायची नाही तिथे. पण लोकांना आता प्रश्न पडला ना कचरा पण एवढा झालाय लोकांकडे की कचरा कारण की पॉप्युलेशन पण तेवढी ना आपली योजनाच,
कचऱ्यामध्ये पण ओला कचरा आणि सुका कचरा सेपरेट केला ना एवढा प्रॉब्लेम नाही होत. ओला कचरा कस जाळता येत नाही सुका कचरा आपला जाळता
जाळता येतो हो हो पण जस करत नाही आणि सेपरेट सुद्धा करून देत सगळ एकत्र टाकून देतात आणि आता आम ते त्या देवीच्या देवळा समोर एक होते त्यांनी काय केलं तिथे सगळा कचरा रोज कचरा रोज कचरा त्यांनी म्हणजे ते देवळाचे इथे पण त्यांनी जागा सोडली नाही म्हणजे रोज कचरा. मग ते आमच्या इथे थोडेसे कार्यकर्ते वगैरे होते. हम्म. हो डस्टबिन उचलून नेता येतात, हो कॉर्पोरेशनवाले लोक येतात किंवा आपले गव्हर्नमेंटचे जे आहेत ते येऊन आपल्या कडे हे, म्हणजे सहकार्य करतात तेवढं तर त्यांनी काय केल कार्य त्यांनी सगळं ते अरेंजमेंट केली तिथलि सगळी जागा स्वछ करून घेतली. आणि रांगोळी ने छान लिहिलं तिथे की इथे कचरा टाकू नये. म्हणजे कधी आपल्या गणतंत्र दिवसाच्या दिवशी. हो त्यांना सवय झालेली असते. हा तिथे त्यांनी जाऊन टाकून आले मी म्हणटल म आपण आता त्याला कार्यकर्ते्याला तरी आपण काय नावं ठेवायची. जर त्यांनी त्याच्या बाजून प्रयत्न केलाय पण जर लोकांना जर काही फॉलो करायचंच नाहीये. काय करणार काय करणार हो म्हणजे अस थोडस ना अ रूल्स अँड रेग्युलेशन पण जस आपण म्हणतो ना की थोडी हेवी फाईन दिलीहिजे. लोकांना कि नाही तुम्ही आस केलतर म्हणहे अ मोठी फाईन किंवा काही तरी शिक्षा अशी घोषित केली पाहिजे कि त्याच्यानी ना लोक थोडंसं फॉलो कर तिला आणि ट्राफिक पण कस कि बाबा एका घरा मध्ये बाबा एकच गाडी आजल जेवढे लोक
प्रत्येक घरामध्ये चार चार पा हा प्रत्येक परंस घरीच म्हणे पर पर्सन ला पर गाडी आहे प्रत्येक व्यक्ती गणीस, हा एका घरामध्ये,
पाहिजे, हो कि एका घरामध्ये एका घरामध्ये मिनिमम बाबा एकच गाडी पाहिजे. एकच
आधी टू व्हीलर तर तशा होत्या आता फोर व्हीलर झालेत घरागणीस दोन दोन.
हो हो खूप खूप प्रत्येक घरामध्ये दोन दोन आहेत आहेत हो तर ते कस म्हणजे न थोडस आता म्हणजे पॉप्युलेशन जर का कंट्रोलमध्ये करायचं असेल किंवा हे जे कचरा म्हणा किंवा प्रदूषण जे होतय, ते थोडस अ कंट्रोल मध्ये करायच असेल त्यासाठी आप हे गव्हर्नमेंटचे रूल्स म्हणजे कसे हे जरा फायदेशी ठरतील, आस वाटत मला. हो हो ते सगळ आपल्या आपल्यासाठीच चांगले आहेत हो. हो आता पुढे जाऊन पुढे जाऊन आपल्या मुलांना म्हणजे आपण तर असं भविष्य बघतोय आता. पुढ आजून आपल्या मुलांच भविष्य त्याच्यवर असणार आहे हो किती कॉम्पिटे शन किती घाई किती गाड्या कारण कि आताची जनरेन थोडी वेग ळी, आपण जशे होतो तशी नाही आपण लोकल ट्रान्सपोर्ट यूज करून, आपण सगळं म्हणजे करत होतो आपलं शिक्षण आपण तसंच घेत ल, पण आताची जे जनरेशन त्यांना गाडी पा म्हणजे त्यामुळे जे, ते बघतात ते तेच ते फॉलो करतात ते. हम्म. त्यामुळे ना थोडं असं वाटतं की काहीतरी आपण चांगलं करायला पा पाहिजे, हो. चला चांगल वाटलं तुमच्याशी, बोलून आ पुन्हा नक्की बोलूयात आपण तुमचा तुमचा दिवस छाण असो देत थँक्यू.
हो थँक्यू नमस्कार बाय.